हॅलो हा बोल के.
काय करालायस.
काय नाही बा आत्ताच गेम खेळून उठलोय
कुठली.
पबजी.
काय असतं ह
काय तू खेळला नाइस कधी.
नाही.
अ बघ काय विषय असते सांगू अ ह्या असते म्हणजे मोठ किती जण खेळु शकत. तू सांगू त्या म्हणजे सोलो दोघं पण घेऊ शकतो तू आणि तुझा मित्र आणि चौघ असं कि त्याला स्कोड म्हणतात त्यानंतर मोठा मॅप एक असतोय सुरुवातीला तुला हा.
बर.
मग त्यात जायच. त्यात गेलास कि विमानामध्ये असते आपण सुरुवातीला शंभर प्लेयर असतात तीथन खाली उडी मारायची.
हा बाई वेळा वेटम
खाली उडी मारलास किमग हेेवते काय होतय. पॅराशूट ओपन होतय.
पॅराशूट.
हा पॅराशूट ओपन झालं की हा पॅराशूट असं ते असा होय असा मोठा फुगा असतोय. तुझ्या कमराला बांधलेला असतोय त्यान तू खाली पडत नाहीस. निवांत उतरतोयस नाय नाय तेच की आणि मग का हो भाऊ उतरलास काय नही तिथ बिल्डिंग असत्यात.
बर.
घरा असत्यात त्यामध्ये जायचं. आणि मग त्यात काय काय असतय सांगू गण असत्या. त्यानंतर. मेड किट असते मेडिकलच किट असतय.
हा.
गोळ्या असत्यात बंदुकीच्या.
हा.
आणि हे पण असतय बांध असतोय बांध.
काय.
बांंद बांंद ना हो बांध बांध रे बांध
बरम एरो.
अँरो हा.
हो.
तो हेन मारल्याला बघ भाहुबलीण अस
हा हा हा समजलं.
त्यो असतो या त्यानंतर आणि काय असते बरं कॅनेक असतय. एनर्जी ड्रिंक.
बरं.
ती प्यायची असतीया ती पिलास की काय होते माहित आहे तुझे हे वा होते. हेल्थ वाढते तुझी हा ताकद वाढते.
बरं
मग त्यात त विषय काय असतोय मारत जायचं असते प्लेअरला दुसऱ्या मग तो मेला की तिची एक पिट्टी तयार होती
हम्म.
त्या पेटीत जेन तेनं जे जे घेतलंय बंदुका गोळ्या तिच काय पण असूदे ते सगळं आपल्याला मिळते.
वय काय?
हम्म.
भारी आहे कि मग.
मग
हच
कुठला रेड झोन म्हण त्याला तो आला की घरात जायचं म्हणजे काय व्हीत नाही. तेवढ्या टाइम मध्ये बॉम्ब पडतात ना आकाशात. आणि दुसरा असतोय तो झोन तो असा ह्या होतोय काय होतोय बारका वारका म्हणजे ठराव ठिकाण जायचं असते आपल्याला त्या सर्कल असा एक देतात. त्यामध्ये जायच असते. पण झोन मध्येच राहिलास तू तर मग तू मरतोयस.
र आम्ही असल फोन मधलं गेम खेळत नाही रे.
मग कसली खेळतोयस.
मैदानी खेळ फक्त.
कुस्ती
हे कुस्ती कूस्तीत दिस्ती खुस्तीचा. कूस्ती कबड्डी कबड्डी कबड्डी
कबड्डी वय. तुला पळाय नसेल मला वाटतय उंचीमूळ.
आमच्या गावात काय.
तुमच्या गावातल आमच्या गावात आहेत नाय ऍक्याडमी म ते हा.
हा काय झालं आम तुमच्या गावात काय झाल.
ते तुमच्या गावातली पोर आहेत ना आमच्या इथ अकॅडमीला पोलीस भरतीसाठी.
आमच्या हा.
ती सांगदित आमच्या गावातला एक अथलेटिकाय म्हणजे पैलवान पण आहे. स्पोर्ट म
ते ते ऐथल्याट असते.
अऍथलेट नाही अऍथलेटिक असतय.
अथलेटिक असते.
हा ते मला पण माहित नाय ऐकून सांगितले मी.
फक्त ऍथलीट म्हणतात त्याला ऍथलीट.
असू दे कि मग आम्हाला येत नाही बास आम्ही गावाकडचे आहे. चांगली गोष्ट
अर रे मेनल मेनल माझा
हो
ह
बर
काय सांगू तुला हे हाडत असलं काय नाही बा
मग
ते त वाटते इथेच नाव सांगतील कुणाच्या
तीनच्या तुमच्या
आमच्या गाय आहेत
गाय आहेत म्हशी नाही का?
नाय नाय
गाईच पितोयस म्हशीच पित नाहीस.
हा हा बरोबर
मी दुस मी दुतस ब तनाय
मगाच्या बी तुस
काहीच नाही
गाय कसलंय पांढरे काय काय
अष्टा
काथ
होस्टनो एच पी एच पी
एच पी गॅस
का पण रे हुस्टन हुस्टन रे
हा मला माहीत नाय आम्ही कधी पाळल्या नाहीत
मग तुमची कुठली जर्सी आहे. अरे काळी आणि पांढरी सोडून एक असत्यात जात हॉस्टेल त्यामध्ये ते दुधा दुधाला चांगल्या तरी त्या
हां हां.
महाग चांगल्या
काय माहित ना पहिल्यांदा ऐकायला
माहित नाय तुला हॉस्टन गाई
नाही. ते वेगळा शब्द आमच्याकडे काहीतरी वापरत असतील त्यासाठी हा तेच की त्यामध्ये ते हॉस्टन हॉस्टन करायला असेल ते समजना
व्हय.
हम्म किती पाच
किती होत असतील सांग? एवढं तीन होतात तीन
तीन.
पिल्ली पिल्ली
हा तेच की की मला
तीन होतात.
अजून पण देते या
म
भारी
म लेका वाढवत नाही जास्त त्यात बिझनेस लय मोठा होत त्याने
हम्. बाबा काय सांगू तुला मरदा चराई सोडली होतीत
हा.
आणि तिघासनी साप चावला
असं झालय म्हणजे आमच्यासारखं झालं मग
मेलीचं
हा.
एक दोन बारकीे पिल्ली, एक मोठी शेळी आणि एक मोठ पालव
सगळ्याना चावला
मग काय
असं झाले मग आमच्यात तसे दोन एवढं
पालवाल वीस हजारचा
हा हां नसते हा
सगळी दहा हजार
हम्म हम्म हम्म.
म काय
आमच्यात तशी दोन मेल् आधी लय आगोदर आत्ता नाय सोड होय स चावला का काहीतरी खाल्लं तिने मी शियारी
अरे त्यांना सापसल करत नाही मारता काय यायला फाडफाडफाडण चिवड्या मारतात
हम्म तेच की मग आता परत हे करणार
नसते आणिर पण पाहालाय त्याच्या
चालू करायचं म्हणता मी ते पण असं ना व रेग्युलर मोठ हे ज रे म्हणजे प्रोजेक्ट हा
ह्म ह् मग तस ओवर ना क ओ्ह ना नाहीक तसं
हम्म तेच की
योजना
त्यात नाही रे ते नाही हे परवडेत त्यापेक्षा वैयक्तिक केला परवडते आता आम्ही बघ
अरे मरदा एक माणूस एवढ बाद हाय आमच्यातल काय केलाय सांग तेन ते प्रकरण केलय वाटतं
हा
आणि गई म्हणून मरद आमची गई लावल्या
होय
त्यांना पावण्याकडन पैसे उचलले मर्दा
काय बोलला नाही स त्याला
म्हता काय बोलायचं जाऊन तेेत म्हटलं कसली माणसं असतात अ म प्लमबरिकएक पाहिजे हाय
कशासाठी
जी टाकीच जरा फिटिंग कराय रे दारातल्या
प्लंमबर करतोय या
मग कोण करते
मला वाटले इलेक्ट्रिशियन
का प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन तेंच्यातला फरक कळतोय काय नाय तुला
नाही
इलेक्ट्रिशियन घराल्या वायरेज करतोय बाळ प्लंबर हयर वायर प्लंबरयचं करतोय पाईपांचं
दोन दोन वर्ष आय ट्या केलाय
तुमच्यां प्लंबरला काय करायल लावयचीत काम
काय माहित आम्ही त डिपार्टमेंटला नव्हतो
मग तु ते इलेक्ट्रिकल झाली होतीुझ
मगय
आय आयय आमच पोणीली इ तरीिकच झाली कायतय
होय अजून हे कराय नाही खांबा ब चढा नाही.
चिलॅक्स घत असती पाहून आमचा घरात देेऊन वात.
काय करतो या
चिलॅक्स असती घरात
म्हणजे काहीच करत नाही
नोकरी लागाल त्याला वाटतेय सरकारी
मग झालंय मग ते स्वप्नातच बसणार
ह एम एस सी बी इंटर्नशिप तडे करून आला आहे
हा एम एससी बीत केलीया त्याला काय होत आधी जे केलेत का नाही इंटर्नशिप म्हणजे आधी तर त असने जॉब मिळता महावितरणमध्ये
हा
आता तसं नाही आता गव्हर्नमेंट एक्झाम द्याय लाग मी दिलती दि ते की बाय मी माझं बसल नाही त्यात आणि वय ते झाले की माझ
तुढ मात्र जाऊतो
रे रेल्वेसाठी हे केलते मी
बर
पुस्तक आणलेली
ब
मग काय झालं बघ गणित मला एकतर अवघड जात
हम्म
मग काय दुसऱ्या आठवड्यात पुस्तकिक कोण आलो
ते म्हणनी मॅगमज
होय मग काय करणार म्हणलो हवसा हौसा हौसाने गेलं आठशे रुपये घााततात फॉर्म ला रेल्वेच्या पुस्तकसनी गेलत एक आठशे व सातशे आठशे
ब
आणि मग ऐकून आलो मग काही करणार
म निकला का ना पेपर
हम् दिलाच नाही नंबर पडल्याला कुठे माहित आहे का
ह ग म्हणजे आहे तरी फिरण फिरच सगळ निवत
ते का आम्ही आध आ आधी आलोयच की जाऊन आयटीआय मध्ये असताना सिलेक्शन माहि नव्हतं
ह मुंबईला जालत का दुसरी दे्शण
होय म्हणजे तिथं ट्रेनिंग केलं नाही मी तीन महिने त्या त्या ट्रेनिंग नंतर मग काय झालं मी गेलो पुण्याला त्यान तर त्यांचा तिथनं सोडलं त्रास वेय लागला म्हणले आणि तिथनं मग परत आल्या व काय आलं त्यांच हे झालं एक्झाम झाली.
हां
एक्झाम मध्ये पास झाल मग इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू मध्ये पास झाल मग त्यांचा कॉल आता मला चेन्नई साठी त्या कंपनीत न चेन्नईला सिलेक्शन झाले आणि तिथं ट्रेनिंग घ्या सहा महिन्याच आणि तिथन मग तुमचा म्हणजे फिक्स सोड जॉब पाट बोलल तर पाट बोल
मुख र चि खडू का
हम् कठे जाऊ बा प्रत्येक प्रोजेक्ट एका ठिकाणी तीन तीन चार चार वर्षाचा असतो
मासुदी कि
तर पण अस दे कर्नाटक महाराष्ट्र
आता माझी मित वरध माझ्या संघची सग त म्हणजे झाला मोठ्याच होर तुझ्या आवडे असतील ते
हा
आता आपल्या गँगमधली वहायचंच की
हम्म
गेलं मर आ कर्नाटक मुघरला आलं तर कर्नाटकला गेलं
ट्रेन बाईक गेलते.
अगरी बीएस सी अगरी
हा त्यास नाही लागणार ते काहीतरी असतल
मग तर काय काय काय घर तारा सोडल्या ज काय पर्याय नाही
हम्म का
घरदा सोडून जाय तिकडं चालते चालते ठेव काय हा